हॅलो. बोला की.
वारं लय सुटलय, आवं इकडं.
हो. आमच्या काहीच नाही. वारं पण नाही, काही. नुसतं आभाळ आलय बघा.
ऊन पडलंय, न वारं जास्तय.
होय, का? तुमची कामं आवरल्यात सगळी? धूनं, तेन.
होय, आवरलं की. होय, कपडे ते सकाळी म्हणजे, हळदीचा कार्यक्रम होता ओ. हळद दळायला बोलवलं होतं. आमच्या भाऊकीत. म्हणजे, मा समाजात. हा, भावकीत कनाय. अ आमच्या घरातलंचय, घर. तिथं, हळदीचा कार्यक्रम होता. हा, चुलत्यांचं. म्हणजे चुलत दीर.
बर, बर.
चुलत दीराच, हळदीचा कार्यक्रम होता. तिकडं गेलतो. सगळं आवरून लवकर.
हा, हां. तुम्हाला सुना आल्यात असं वाटत नाही, बोलताना.
नाय सुना नाय अजून आत्ता मुलगा ते
अ ह चुलत विलत नाहीत म्हणा
हा हा आलेत जावा आलेत की,
हा ते जावा लागत्यात काय हा हा
तिकड आज बो हा जाव लागत्यात आता येते की पुुढल्या अनेक दोन वर्षात येते की सोनालीच्या भावाची बायको.
होय सून आणत्या मग होयच की, अन चांगली आना सून हा
हम्म लग्नाला या की बोलवतो.
बोलवा की येतो तुम्हाला भेटायसाठी येतो. तुमच्या संग बोलून आता मला तुम्हाला भेटू वाटाले.
दोन वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये राहूया.
हा चालतय की चालते मी सेव्ह करतो तुमचा नंबर.
ह्या कुठल्या तर नेमतान आपली ओळख तर झाली.
ओळख झाल्या.
हम्म
कशाच तर नमतान.
हम्म
आणि काकी तुम्हाला माहितेय काय इकड आमच्याकड तुम्ही ऐकल काय चिकू ची वाडी म्हणून एक हाय.
हा आव तिकड प्लॅन होता यायचा होय तिकडे यायचा प्लॅन होता. आता ह्या पंधरा जून ला खरं पाऊस पडला बघा त्या दिवशी भरपूर मोठा इकडं आमच्याकडं.
तिकडं पडला काय इकड पाऊसच नाय पडला मोठा आमच्याकड पडलाच नाय सगळीकड झाला.
हा हा तवाच बघा दहा अकरा जुून ला. दहा जून ला नऊ दहा जून ला बघा.
हा सगळीकड पडलेला.
हा मग प्लॅन केलता नऊ तारखेला यायचा मग तिथं सगळेजण चिकूची वाडी म्हणजे तिथं चिकूचीच बाग आहे फक्त.
होय चिकूची बागच आहे फक्त.
हा म्हणजे मग आम्हाला कसं वॉटर पार्क तेन पाहिजे होतं ना. रेन डान्सच हा रेन डान्स हाय, आणि घसरगुंडी पोरांना खेळातील तसल आय आम्ही सर्च करून बघितलं,
हा
ते पाऊस पण पडला चिक्कल झाला असेल म्हणायला लागली सगळीजण.
हा हा हा
कारण वॉटर पार्कला कुठल्या तर जायचंच होतं. हीत मालगावला एक आमच्या मालगावला निघले बघ आमच्या इथं. बळीराजा पार्क वाॉटर पार्क. होय हा बळीराजा पार्क. हितन जवळ आमच्या माहेरातन पण जवळ आहे आणि हितन पण जवळ आहे. मध्येच आहे ते दोन्ही.
आमच्याकड पण जाऊ वाटलं म्हणजे म्हणत होते जाऊया म्हूणन वॉटरपार्कला, पण ते काय जाणं झालंच नाही जरा प्रॉब्लम मुळे.
हा हा
कॅन्सल झालीत ना बाया, बायका सगळ्या मैत्रिणीत.
अ टोप संबळपूरला पण हाय ना?
होय तिथं पण आहे हो एक. वॉटर पार्क आहे तिथं पण. गंधर्व आहे, गंधर्व ते मोठा आहे वॉटर पार्क.
हा गंधर्व, हा गंधर्व बघा राईट.
तो मोठा आहे तो पण. आणि जुना आहे. तिकडं लई लोक जातात ते. सगळ्यात आधी, हा सगळ्यात आधीचा वॉटर पार्क तो आहे.
पण ऍक्टिव्हिटी सगळ्या आहेत तिथं.
होय तर माझं कधी बघितलं नाही सोडा. हा
रेन डान्स, घसरगुंडी आणि नाश्ता, जेवण अस आहे वाटतं.
हा म्हणजे एक दिवस तिथंच फिराय, तिथंच, तिथंच वेळ जातो एक दिवस अख्खा रिलॅक्स होत. दुसरं कुठल काय जा बघणार असला तर मग ते न लवकर जायला पाहीजे. तीथ तिकिट आहेत ना पण, मोठ्या माणसाना जवळजवळ साडेचारशे रुपये रुपये आपल्यासारख्यांना आणि छोट्या दहा वर्षाच्या वरच्या मुलांना अडीचशे रुपये.
हा होय बरोबर आहे.
तिकीट आहेत. मग तिकीट काढून तिथं थाबलं पण पाहिजे ना आपल्याला तेवढं पैसे दिले म्हटल्यावर.
होय, होय पैसा वसूल करायला पाहिजे.
मग आपण सोडून जाणार म्हटलं ते का बरोबर आहे का? म्हण हा आमीच जाऊन आलोय. तर गेल्या गेल्या पहिलं तिकीट काढलं की नाही, आधी गेल्या चिक्कूचा ज्यूस देतात. ते काही चांगल नव्हत. आम्हाला काय आवडलं नाय थोड त्यात साखर नसत. फक्त चिक्कूच घालून केलेल असते. सपक सपक लागतय. आणि कांदाभजी देतात.
हा हा नाश्त्याला.
हा चिकू ज्यूस आणि कांदा भजी, नाश्ता मग आणि परत खेळतात आणि तासा भरान मक्याची कणसं येतात शिजवलेली.
त्याचे अस
स्वीटकॉर्न असतेया. कुणाला शिजवलेलं पाहिजे शिजवलेलं. कुणाला भाजलेलं पाहिजे भाजलेलं ते सगळ मिळतया. आणि त्याच्यानंतर बारा वाजता जेवण येतय.
ह ह.
बारा एक वाजता जेवण सुरू होतय, अनलिमिटेड असतय सोडा.
जेवणात काय असते?
शाकाहारीच की. चपात्या अ भरली वांगी असतात स्पेशल. आणि ता, भात तांबे मोहरचा चांगला भात असतोय. आणि भाज्या अख्खा मसू सूर, सुकी भाजी, अशा दोन तीन भाज्या, चटण्या, कोशिंबीर आपलं शाकाहारीचं ताट असत तसंच. फक्त अस गुलाबजाम म्हणजे स्वीट असते तेवढे एकदाच देतात.
अ पण त्याचा मेनू रोज बदलत असणार की?
बदलत राहतोय होय. सीझन, सीझन नुसार वांगी मिळाला पाहिजेत नाय असं तसं असतय. बदलत राहतय ते.
हा तेच की. कारण गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक म्हटलं तर ते भजी आणि अ चिकूचा सरब, हा चिकूचा आ ज्यूस असते. मग त्या जागी वेगळं काय तर असणार त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी.
कुझं ज्यूसला रिप्लेसमेंट नसत्या. बदल असतोय चिकून ज्यूस कंपलसरीच आहे तिथ हा
कुच वाडीच आहे ती म्हणल्यावर
हा ते कंपल्सरीच आहे, फक्त मुलांना खेळायला लय चांगलं चांगलं आहे तिथं खेळणी.
हा हा
जास्त आहेत भरपूर आहेत.
मंग ती चिक्कू ची वाडी म्हणली तर जास्त चुकूची झाड किती असतील ओ किती मोठा असेल ते एरिया.
तुला मोठा आहे रे बघ किती असल मला ते समजत नाही ते एकर वीकर पण मोठा आहे आणि झाडच आहेस सगळ्यांनी एका मापाची झाड आहेत बारीक मोठ अस काही काय नाही.
हा हा
तोय तो प्लाॅन बहुतेक आधीच असणार आहे ते झाड प्रॉपर झाल्यावरती
हा नाव ठेवले हा नाव ठेवले चुकूचीवाडी म्हणून म्हणजे त्या आता आंब्याच्या बागात कशा लावतात का नाही? तसं त्याने चिक्कूची बाग लावली असणार आहे.
हा आणि त्याच उत्पादन घेतलं असणार आहे, आणि हे पण दुसरं दोन दोन इनकम हो ते ना
हा आणि तो जर एरिया मोठा असला तर मध्ये जी झाडं लागू झाली नाहीत त्या एरियात त्यानं रेन डान्स ते ऍक्टिव्हिटी सगळ्या
हा असं सगळं केले बैलगाडी हाय जुना टी वी लय काय काय आहे तिथ त
हा हा
मुलं खेळतात लय आम्ही गेलेलो एकदा सकाळी दहा वाजता गेलेलो. एक ड्रेस एक्स्ट्रा न्यायचा आपल्याला ड्रेन डान्स करायचा असल्यावर. करायची मज्जा दन केली मनसोक्त त्यांनी काय थांबवा किंवा काय नाही डी जेच सिस्टम आहे गाणी दन लावत्यात. सगळं पाच वाजता बाहेर यायचं.
हा हा पण एक एका पार्कला ते जर छोट आहे सोडा पण दुसऱ्या पार्कला ना त्यांच्या कडन ते आपल्याला ड्रेस पाहिजे असेल तर घ्यायचा म्हण कॉस्ट्यूम स्विमिंग कॉस्ट्यूम असतोय तो. म्हणजे ड्रेस पोहताना वेगळा घालत्यात की. ओ वाॉटर पार्कला.
तिथं वॉटर पार्कला मिळतंय वय?
हा वॉटर पार्कला हे बळीराजा तुम्हाला म्हणलं की नाही मी इथ हा तर तस सोय आहे बघा म्हणजे त्यांचाच असतो कॉस्ट्यूम तो त्याला काही पैसे बैसे काय नसत्यात.
बर
आपल्याला चेंज करायच असेल तर चेंज रूम आहे तिथं भरपूर. शॉवर आहेत अंघोळला. हा अंघोळीला शॉवर आहेत प्रत्येक असं हॉस्टेल टाईप आहे सगळं लाईन म लाईन मध्ये.
हो का?
हा म्हणजे
इथं पण हाय पण हा हा हा हथं काय तस ड्रेस बीस काय मिळत नाही बा. आपलाच घेऊन जाय लागते. आम्ही घेऊन गेलेलो ना, आम्ही वॉटरपूल ला कधी गेलो नाही आजपर्यंत. ते मधी म्हणत होतीत की, ते बळीराजाच नवीन झालय कणी, तिकड जायच विचार करालतीत. पण जरा एका मैत्रिणीचे सासू, सास, सासरे काय तर आजारी होते. मग त्यांना सोडून अस कस जानार. मग ती कॅनस्ल झाली. तीच्या नंतरन सगळे कॅन्सलच झाले. पुढच्या वर्षी बघूया म्हटलीत.
मला यायच झाल तर तर कस यायला लागतय माहितय का
हा.
मिरजेवरन कणी डायरेक्ट अं, पंढरपूर रोडनं डायरेक्ट जायचं.
बरं.
मिरजेत आला कनी
हां.
पंढरपूर रोड डायरेक्ट धरायचा. आणि तिथं ताणंग, भोसे ताणंग आहे.
बरं.
तिथन डायरेक्ट आत जायचं. आत आत एक रस्ता गेलाय, तिथन थेट दोन किलोमीटर आत हाय ते.
असंय का म्हणजे आम्ही सगळीजण मिळून असं ते ट्रॅव्हल ते नसतय का पांढर मिनी बस. ट्रॅव्हल सारखी, तसलच ठरवतोय कुठं पण जायचं म्हटलं की.
पण जास्त लागणार नाही त्याला सोळा, सतरा सीटा तर लागत असतील.
हो तेवढं होतय त्यांच्या. आहेतच तेवढ तर मग होय, तेवढं बायका आहेत.
ते काय म्हणत्यात.
घरच्या नाही, नाही घरच कोणच नसतया. हे बचत गटातला आहेत हो.
हा हा बचत गटात काय, मग अकरा शिवाय गटच होत नाही तयार आणि.
हा मग तेवढा ते ग्रुप होतोयच आणि जस सारख चालू असतय. आणि चालु असतय, त्याला काही प्रॉब्लेम नाही. घरातण पण, कुणाच्या काही प्रॉब्लेम नसतोय. पण ती गेलो आसतो आम्ही. मे महिन्यातच जायचा विचार होता. ते सासरे एकटीचे आजारी होते.
हा, हा.
तिला सोडून जायचं होईना नाही. आपली मैत्रिणी कसं सोडून जाणार ना.
मग ते कसं एक, एक जण कोण तर नसल तर मुड ऑफ होतय हो.
मुड ऑफ होतय नी, सवयीच आहेत नही सगळीकडे जिकडे जाईल, तिकड सगळे संगच पाहिजे असं झालंय. सवय झाल्या सगळ्यांना, त्याच्यामुळ मग आता बघायचं. आता पुढ कधी योग येतोय, पुढच्या वर्षीच योग येणार बहुतेक आता.
हां. नाही असं एक दिवस जरी गेल ना पण अ तिथं असेल चारशे साडेचारशे रुपये हापला हाय. आणि आठशे रुपये फुल डेला आहे.
असं आहे का म्हणजे सगळं त्यात सगळं जेवण बिवण सगळंच त्यांचं.
सगळं त्यात, हा. दोन टाइमचा नाष्टा असतोय. दोन टाइमच ड्रिंक असतंय.
हां हां.
आणि एक टाइमच जेवण असतंय.
चाल चांगलंय मग, बघते आता कधी तर. चालतय ठेवु?